हा ते रद्द केला तर चालतोय का कसं समाप्त काय?
हा केला त चालतोय.
दोन्हीतला कोणता पण चॉईस केला त चालतोय ना?
हो हो कॉल सम माप्तच करायचा. आता नवीन त्यांनी हे केलंय अपडेट केलंय आधी आपणं हां.
ग्रीन करायचं म्हणजे त्याचा विषय काय हे ट्रेडवालंच ना?
हां.
तेच केलं म मला ते कन्फ्यूज पहिला म्हणजे वेगळे वेगळे अपडेट येत ना थोडं थोडं.
हो आता अपडेट आलाय पहिले काय व्हायचं की हे रेड बटनलाच क्लिक केल की कट व्हायचा.
होय आणि ह्याच्याविषयी पण मग काय करायचं नाही ना म्हणजे काय?
काय?
म्हणजे असं हे झालं नाई पाहिजे चर्चा वगैरे काय असं चालत नाही ना?
नाही तसं काय नाही एवढं थोडं फारसं चालते. आता आणि म्हणजे हे वेगळे याच्यांधी टास्के आलेला होता ट्रान्स्क्रिपशनचा. च्यात बऱ्यापैकी आशेच बोलले होते.
होय काय?
हा.
एक पाऊस अ आत्ता आत्ता ऊ ऊघडला असलं तुमच्याकडं पाऊस?
हो आता उघडलाय आहे, दोन दिवस झाले.
आमच्याकडे चार पाच दिवस झालं होय ना क कधीपासून चालू झालाय तुमच्याकडं? एक पंधरा दिवस.
इकडे म्हणजे हो तरी झालाय.
आमच्याकडं होय पा दहा दहा बारा दिवस आमच्याकडं चालू होता. आत्ता एक चार पाच दिवसा मागं बंद झालाय पाऊस.
हम्म हम!
आळंदी देहू तर काय पुरंच आलता पूर्ण पाक.
हो.
फुटबॉल वगैरे बघतय ना मॅचेस?
बॉल नाही बघत जास्त तर नाही. पण
झाला आता एकोणीस तारखेला फायनल आहे.
हं हं हं. मला म्हणजे फुटबॉल मध्ये जास्त नाही जास्त चेस आणि डान्स मध्ये जास्त हे आहे.
होय का मला चेस चेस म्हणजे चेस मध्ये पण इंटरेस्ट आहे मला.
हा हा. आतापर्यंत मी म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये दोन ट्रॉफी जिंकलोय फर्स्ट त्या केस मध्येच.
चेसमध्ये व्हय?
हो.
चांगलाय
हम. म थोडाफार कविता आणि डान्स तुमचा आहे.
होय काय?
हां.
जास्त त्याच्यावरच फोकस असल?
हो. जास्त तर- म्हणजे डान्सिंगच तर अजून काही केलं नाही.
हा.
टाइमच भेटत नाही त्यासाठी. पण कवितासाठी मी म्हणजे माझं पेज आहे इंस्टाग्रामला. हो.
हां. हां. हां. हां.
कोणत आय डी म्हणजे परत परत हे करा की मला परत.
अ तुटलेले शब्द म्हणून आहे.
तुटलेले शब्द म्हणजे हे आहे काय? आय डी?
हो आय डि आहे.
. करतो की सर्च परत. तुटलेली काय म्हणला?
हम. तुटलेले शब्द.
तुटलेले शब्द. मराठीमधून आहे का कस?
हां. आ इंग्लिशमधे आहे.
हां. हां. हां.
हं. आणि त्याचा हे आपलं- फोटो मध्ये मराठीत लिहिलेल आहे. डी पी असतो ना? डी पी मध्ये मराठीत आहे. हा.
चेक करायलाही इंग्रजी मध्ये मधून आहे काय?
हो.
मला जास्त स्पोर्ट मध्ये म्हणजे-
हम्म.
आवड आहे.
तुमच्या इकडे जास्त तर अ -फुटबॉल वगैरे चालत ना?
फुटबॉल, कबड्डी.
होय. हो.
क्रिकेट. हे तीन इव्हेन्ट -
हम्म. होय.
म्हणजे तिनी मध्ये इंटरेस्ट जास्त हाये.
हां. हां. हं.
बाकी च काय मग विशेष?
विशेष सध्या काय नाही.
सध्या तरी काम मिळावं.
हू.
येत जातं काम आहे ना हे. चालू द्यायचं.
गावाकड आता कधी पेपर झाल्यावर जाणारत कसं?
पेपर झाल का सुट्टी जरी घेतली तर जाणार आहे.
हा हू तिथ आता परत काय कॉलेज का कस?
म परत कॉलेज.
कॉलेजमधेच.
तिथं म्हणजे आमच्या, हो कॉलेजमधेच. अजून समजा आमच आता हा कॉलेज थ्रूच आहे आमचही.
हम.
कॉलेज थ्रू जर राहायचं अकॅडेमी त्यांना फी वगैरे भरायला लागता कस?
हो फी भरावं लागते. नाही डोनेशन नाही, पण फी आहे.
हो काय? म्हणजे हॉस्टेलची घेतायत त्याच्यात का
नाही, हॉस्टेल वर राहतच नाही आम्ही. त्यामुळं हे बाहेरची शिकायची फक्त.
हा हा हा.
हा कॉलेज फी फक्त.
कॉलेज फी भरायचं आ.
हो.
आणि हॉस्टेलवर रूम वगैरे घेऊन बाहेर?
हम् हो बाहेर रूम वगैरे घेऊन
जेवण तीन कॉलेज नाही काय?
नाही. जेवण आम्ही स्वतःच बनवतो.
हा म्हणजे बॅचलर आहे का तुम्ही?
हो.
किती म्हणजे कस असते तुमचं? क वन बी एच के घेतलंय कसं घेतलं तुम्ही?
हा वन बी एच के आहे.
त्यात किती जण राहता?
तिघ हा तिघ राहतो आम्ही.
तिघं जण का?
इकडं म्हणजे कस इकडे जेवण आपल्या आपल्याला तिकट खायची सवय. इकडे गोड जेवण रायते.
हा ते खाऊ वाटत नाय असं, हाय ना?
हा ते खाऊ नाही वाटत म्हणून आम्ही मेस बंदच केले. हो.
पण बनवून खाल्लेल म्हज चांगल असते ना, सोडा वगैरे ते नस हा तेच की काय कधीही काही खाऊ शकतो आपण. एका एका दिवशी म्हणजे बाहेर खाऊ वाटलं तर ते पण खाऊ शकतो ना?
हो.
उलट बनवून खाल्लेलं आपलं आपलं बरं. सोडा वगैरे मारतात ना ते खाण्यात जेवणात
आधीं आम्ही मेसस लावली होती दोन तीन महिने.
हा,
पण ते जेवण काय आवडलं नाही. त्यामुळं मग बंद केलं मी. आम्हाला आहे तिखट खायची सवय आपला तिखट खायची सवय इथे कोकणातं भात ह
भात मच्छी भरपूर असते तिकडं.
हो भातण मच्छी भरपूर
उष्णता हिट लई भरपूर आहे तिकडं.
अ हो म्हणजे गरमट वातावरण आहे.
हा तेची गरम
हा,
लय आम्ही आलतो मालवणला आलतो ना,
हा,
मालवणला फिराय आलतो आम्ही.
मालवण बी लांब पडतो.
भरपूर लांब पडत असणार आहे.
हो. वे दुसरा कोपरा डायरेक्ट
दुसऱ्या याला ना,
हो. कोपराच वेगळा समजा
होय ते म्हणजे लाईनच पूर्ण समुद्राकडची येते पूर्ण लाईन
हो. आमची पूर्ण समुद्रातळाशीच आहे.
होय ना, बीज त मस्त जवळ असणार आहे तिथून
हो बीचवर पूर्ण सहा मीटर सहा किलोमीटर येते इथून
बीचं
हा दोन तीन तीन बीच आहे तिथे इथे मुरुडा आहे. परत आता हरणे आहेत.
आणि कोणतं आहे ते म्हणजे असं फेमस पॉइंट कोणतं आहे तुमच्या इथून
जास्त तर मुरुडलाच जातात बऱ्यापैकी हो.
किल्ला आहे ना मुरूड?
अ न नाही जंजिरा किल्ला आहे. तिथे
जंजिरा तेच मुरुड जंजिरा
हा हो.
तेथून जव किती किलोमीटर आहे.
इथून तरी सा आठ किलोमीटर पडते.
आठ किलोमीटर
हो.
आणि रायगड किती किलोमीटर परतोय.
रायगड तरी ह दोनशे तीनशे पडत असल.
भरपूर आहे रायगड
हो.
आमसण पंढरपूर एकशे दहा किलोमीटर पडतंय.
हम्
पंढरपूर
हो तिकडं हाय जवळ-
होय जवळ हाय.
त्या साईटन. हम्म
सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर हे जवळ जवळ जिल्हे आहेत
जवळची.
म्हणजे असं लगेच पोहोचत म्हणजे त्या जिल्ह्यात-
हो
आमासनी पुणे पण पुणे मुंबई येथे पण जवळ आहे म्हणजे, आम्ही बरोबर मध्ये येतोय ना सांगली जिल्हा मध्ये येतोय बरोबर.
हो हो हा आम्हाला पण जास्त पुण्याच जवळ पडतं.
तु हो तुम्ही तुम्ही कोणत्या जिल्ह्यात येताय. बुलडाणा ना
हा बुलडाणा बुलढाणा जिल्हा, तर तिथून आम्हाला म्हणजे जालना. संभाजीनगर, पुणे,
हा हा ते जवळ पडतंय बरोबर आहे. संभाजीनगर पण जिल्हा तुमचा फेमस आहे जास्त तिकडं.
हो
डेवलफ आहे जास्त बऱ्यापैकी.
हो तिथं जास्त डेवलफ आहे.
कट करून हे करतो.
हा लावा हा चालेल हो,
हा हा